हां हां यालागलाय की.
काय करालाय?
काय नाही आता जेऊन जरासं झोपायच म्हटलं. उद्या काय ते कोण येणार आहेत म्हणून सगळं बंद आहे आपल्या इथं.
होय काय?
माझी शाळा पण नई काय नाही त्यामुळ म्हटलं. हिला घेऊन जरा झोपूया म्हटलं सुट्टी आहे तुम्हाला पण? हम्म हम्म हम्म हम्म तेच म्हणूनच म्हटलं कॉल करूया तुला. निवांत सकाळी पण उठणार मग त्यामुळ झोपलीस वेळानं तरी चालतंय नई. म्हणून म फोन केला, आणि हेला अगं गेलेलो.
हां हां होय काय? मागं हां
कायच नाहीये पाणी पूर्ण पायरीपर्यंत होतं कनी तिथं पाणी.
होय ऊनच हाय तेवढं.
लई आत गेलंय पाणी केवढ बाला शंख शिंपले गोळा करून आणले अयोध्यानं.
होय काय?
लई म्हणजे लई प्रमाणाच्या बाहेर एवढी गर्दी तर होती तिथं ते एक मंदिर आहे माहित आहे सात त्यास रस तू गेल्यास कधी तिथं?
नाही.
नदी बघाय नाहीस बावड्याची?
बघितलं पण मंदिर मला आठवना.
तिथनं ते लोकं उड्या मारत नव्हतीत काय पाण्यात? त्या मंदिराच्या टोकावर बसून पाण्यातच आहे मधी ते,
हाय की.
ते पूर्ण उघडं पडलेय आता मंदिर. म्हणजे लोकांना दर्शन घ्यायला येतंय आधी क दर्शनला जायलाच येत नव्हतं पाण्यातच असायचं.
हां हां
लई म्हणजे लई असं हे झालंय भारी. गर्दी पण भरपूर होती बघायला खरं मासं पाक माश्या त्यांचा हाल होत असलं वाईट लई.
होय की.
पाणी साठल्यावर तेच कि
हां
पूर्ण दगड असं पायला लागाय लागल्यात माहित हाय?
होय का
ते आधीच नदी खोल नाई आहे ग.
हां
आणि आता पाणी पण पाक आटल्यामुळं सगळे आतली दगड दिसायला लागल्यात.
होय?
असल गुळुगुळीत भारी दगड आणि शंक आणि शिंपल्या आणि वाळू आया या.
हां
एवढ्या नद्या बघितल्या खरं एवढी कमी खोल असलेली नदी मी पहिल्यांदा बघितल्या बाई.
हम्म मी पण जाऊन बघतो की आता.
होय असं सहज चालत चालत नदीत जाता येतय ते पण अशी घसरट आहे कसली भारी आणि के तो वाळाय माहिताय.
होय का.
आई शप्पथ लई भारी आहे वातावरण आम्ही तिकडेच जाऊन आलो मगाशी.
होय
दिवसभर अग काय झालत आज पाणी आलेलं एक तर एक दिवस आडानं पाणी यायल लय परत पाणी इल का नाही माहित नाही परत पाऊस लागला तरी पण गढूळ पाणी येतय इन्फेक्शन ह्याव त्याव आणि लई काय काय होतंय मी काय केलो मग म्हण लं सगळे भांडी काढलीत डब्बे वगैरे घाण झालेले सगळं घासून, वाळवून पाणी पण जास्त वेळ होतं आणि काय किल्तीत त्यांनी पाणी सोडल्यात आणि लाईट घालवल्यात.
होय का.
मग त्यामुळे काय झालं सांग पाणीच वर चढलं नाही ग
होय की मोटर चालू कशी होणार?
हा पाणी वरती चढलंच नाही मग आम्ही काय केलो आमचे सगळे भांडे गोळा करून खाली गेलो आणि खाली बसून सगळी भांडी घासून, वाळवून मग डबे वरती आणलो आणि ते माझ हे पण केलं नव्हतं व मी मधी आपण
होय कि केलंत कि
ते पण वाढवलेलं एकदा काय, खरं काय झालंत मी साडीत बांधून ठेवलेलं काय परवा ते बेसीनची पाईप निघली नाही व्हय
हा निग
आणि तव ते सगळं पाणी घरात झालं नाही व्हय ते बेसीनच्या ह्याचं
होय किती पाणी झालतं
ते वेफर्स जरा भिजलेली ती तुला म्हटलं ना काय अगंअगं श्रावणी काढ काढ ते भिजलं बघ वेफर्स मग ते मी काय केलं तसच साडीत बांधलं ल
हा
अशा जरा ट्रान्सपरंट साडी असत्या की एकदम पॅक नसत्या ती आणि साडीच बांधून क नाही असं उन्हाला टाकली ती साडी सांडगची गाठ बांधून मग ते दोन दिवस चांगलं वाळलं खडखडीत ग आणि डब पण घासून झालं मग सगळं त्याच्यात भरून कनाही सांडगे आज सगळं डब्बे वगैरे पॅक करून ठेवलो
मग तळला की नाही ते सांडगे
हुं हू कोण तळणार ते घरात हू म्हणून जेवण होत. टॉमॅटोची चटणी केलती तुमच्या त्या टॉमॅटोची भाजी ग ती केलती आणि हे केलेलं अं च सकाळी आहे भाकरी, ताक आणि शेवाळ्याची खीर, मँगोच्या शेवाळ्या पाहिजे त्या आहेत. तेला
हा
मँंगोच्या शेवाळ्याची खीर केलती ताक होत, भाकरी होती, भात होत आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी होती. मगाशी काय मग ते सगळं जेवलो मग आम्ही सकाळी पण तेच खाल्लं दुपारी पण गरम गरम नुसता भात लावला दुपारी कारण डबबिब घासून लई कंटाळा आलता ग मलापण
होय की डब घासल्या वर म्हणलावर कंटाळा येणारच
अग कंटाळा म्हणजे नऊ का दहा डबे होतीत मोठे मोठे आणि चिकटचिकट झालत्तीत ते गुळ एकात साखर एकात ते रेशनच तांदूळ एकात असं ठेवलेलं ग मग ते एकमेकाला हात लागून लागून लागून चिकट झालत आधीच
हा
सगळ घासून वर न खाली नेलं, खालन घासून परत वर आणलं आणि मग सगळे डबे बिबे लावलेत. मग त्यात मसाले बसाले होतीत. त्या लवंगा, दालचिनी, तमालपत्री, ते सगळं वेगळं केलं. हा, तेच की वेगळं केलं. तुपाच्या बरण्या होत्या त्या घासल्या, तेलाच्या तेलकट झालेल्या बरण्या घासल्या. मग आता जेवढे लागणार तेवढीच भांडी ठेवल्यात. कारण हे पावसाळ्यात लई घाण होतय ग. कसं होतय पाणी म्हणजे पाण्याचा तुटवडा असला, पाऊस जर लई झाला तर पाणी आपल्या इथ पुरवठाच होत नाही की ग पूरबीर पाणी लई आलं तर
होय की
मग त्यावेळी ती भांड्यांच्यावर सगळं घाण बसत्या ना मग मी काय करणार, थोडीच भांडी पावसात कोण पै, पावन यालागलय आता? मग सगळी भांडी मोठ्या मोठ्या डब्यात पॅक करून कणी, वर ठेवणार आणि थोडी वापरणार वापरातली भांडी तेवढीच खाली ठेवणार. असं करणार
हा
म्हणजे कसं होतय, भांडी पण घाण होत नाही आणि हाय ती चार चार भांडी पण धुऊन निघत्यात रोजच्या रोज. असं आयडिया करणार. आणि जागा पण बदलोय बाई मी, त्या डाळीबी ठेवायच बघ त्या कपाटात ती पण जागा तिथली चेंज केलोय आता
होय काय?
तिथं अ, मी इकडच्या साईडला ठेवत होतो बघ किचन कट्ट्यावर डाव्या साईडला ग्लास, ग्लास वाट्या ठेवत होतो, लक्षात आहे?
होय आहे की लक्षात.
काळ्या छोट्या रॅकवर, तिथलं सगळं काढलो, आणि ते समोर ताटवाट्या ठेवलो आणि त्या डाळीबिळींचा डबे आहेत कणी ते रॅकवर ठेवलो.
होय काय?
हम्म, म्हणजे माझ्या डाव्या हाताला डाळीबिळी असतात पटकन लगेच घेता येतेय आणि उजव्या हाताला भांडी येतात ग हाताला अस केलो भारी वाटा लागलय खरं काय एक झाले सांग माझ्याकडे ते चमचे ठेवायला एक काय नाही आहे काय, सगळे चमचे असतात बघ, मोठे मोठे झााराबिरा ते ठेवायला एक जागा नाही आणि ताटं ठेवायला एक जागा नाही हाच प्रॉब्लेम आहे
होय का
ताट ठेवायची म्हणटली तर बघ एका कुपऱ्यात फ्रीज पुढं चार शेगडीचा गॅस, इकडं भांड्यांचं सगळं कपाट, इकड छोट्या बरण्या ठेवायचं कपाट मग आता रॅक आणलं समज ताट ठेवायचं, तर लावायचं कुठं?
होय कि ते पण आहे
आणि चमचे ठेवायच तर कुठं ठेवायच मग किचन कट्ट्यावर असं गोल पॉट आणाय पाहिजे आणि त्यातच सगळे चमचे ठेवाय पाहिजेत
होय
त्यात बरं पडतंय की नाही तसं करणार एक पॉट चमचाचं एक होऊन जाईल, खर ताटांचच बाई मला लई टेन्शन मला कुठ ठेवायची ताट? कुठे ॲडजस्ट करायच? कळनाच
मग स्टँड भेटत्यात आणा की मग
कुठलं?
ते, ताट ठेवायचं
कसलं?
भेटत नाही हो ते मोळ मारून अडकवायचं
आग म ते सांगलखरा मुूळ मारणार कुठं आणि अडकणार कुठं ग कारण फ्र्रीजच्या वरती पण ते हुकायत माहित आहे
माताय क हा
मोठे वय जागनुकरख
क
तेच मला काय कळून झालं कुठं काय ऍडजस्ट करू आणि कसं करू ह
मी येतो बघूया तवा्हा
हा तू पण आल्यावर मम्मी आल्यावर जरा सांगलय का नाही
हो
अगं मला तर आधी भांडी मांडायचीच कशी करत नव्हती
हो का
आमवाकाय लेतप जमय हम्म जेवलीस का नाही
जेवलो की तुम्ही
काय काय खाल्लीस
मसा केल तमचे
हॅलो
हॅलो
बजारला ना
याला क
हा बोल काय काय खाल्लीस म्हटलं
मासा केलता आमच्यात
हम्म काय आमटी केल त माशाची काय
माशाची आमटी पण खेलती रस्ता पण खेलता
आ मुठन रस्य कस
हा ते ह तळेला मासाय म हम्म हो हो हम्म तस काय नाही
करतायचा
नाहीय
नाहीतर कायग मग दोन दिवस सुट्या मण आता
हो
शनिवार रविवार मग काय करा म ते करणार आहेसा
आता काय घरातले कामच
हम्म न्हती जाणार आहे नव्हती
हो
हम्म त्यामुळे तुलाच होता हम्म आयुध विचारतय कुठली नहरी
ह
हॅलो
हा
नवररीचं नाव माहत नाही वाढतेला फ नवर ग ह तुला कॉल करतो थांब? अ मग आली परत.
आज
ह लगेच करतो ठेव.
हा.
मग कुठली?